हॅलो.
हॅलो.
हा एकू येतय का?
हो ऐकू येतय बे सागी.
हो बेसा तुम बेसा का?
हो बे साग.
काय करता हो जेवला.
हा हा का आज कलम बनवला.
मुंगाची दाळ.
मुंगाची दाळ क्या.
हम्म कंची का जई.
हा मै चवळी का शेंगा.
हो का तुमी कर्ला का?
नाही आमची आई करला.
हो का.
हम्म तुम्ही ज्यादरण हात गेला की.
हो देल ना.
कोंणत्या जातरा?
मेड
हव का.
गंगापूर गेलो.
हम
शिवरात्री
बुंग
त नबला
हां हां
ईसगाम
हा हा
हम्म
इकडे वेमला वाडा गेलागे.
म्हणले जातत्रताईम नन अईे वापर माू गेलवू मेमला वाड कोड गटू
हा समाका साल का गेला तवर मंदिर हालीक मरी.
ओ फुल् मंद
कोणता हे सला त गेला आहे.
नाही माझ्या लगन हो ना आ गेलो
हो का
हम्म
मंदरहाले क आता
हो फुल् मंद मंदिला सांगा ना आता आम्ही वरूधरल्या कशी राहते.
हह त ते वरा करदीलाखी
हम्म
वरंगल पाशी केला म्हणजलं
हो वरांंगल जिल्हा
हा लग्न होलं पाहि पासून का नाही द्यावा म
आता नाही दवा लागूनला आपण
ह हा
हो इरगपदेत मेडन हम्म नाही त्याशी मला काही नाही प नाही जावा आता
ह हा कोची कोची कायेतात नाही ग राष्टम पूरा
राष्ट्र मातम वेगळी देशान नातूनड येतात.
होके फेमस होय मला जने ह दिवासी गिरजन नाजे
हो आम्हाला तर महाजात्रतेच का
हो तेलंगणाचा आता पोरा मोठठा मझ फेस आहे.
हा दंडी पजयेतात मारी.
अ खोकड्या भाकऱ्या कापोले कापात राहतात.
हो फुल्लू विकतात ते ते फुल्लू रेटलू राहतात.
हा तर ती मला घटण घे जेवाची घे म्हणजे आात की
हो घर नि घन दवाच दून जातात.
हा
आता तिथे गेल्या क
वरजवके
तेथ आता रोजु खना पिनस दारुले कड जास्तार एष्टे तेत्थ
ओके अ तीन रोज जवा होते.
हो मिनमम आता सम्मा काईक रोजू सारा काक रोजू
हम
एक रोजता गये हिरना
जागे भेडतात की मर
हा
जग भडतात की रवाारी
आता सेम तसेच आता.
हा.
हा.
हा हा त्यास आहे.
हा हा परवा गरम पाणी ते
हम् गरम पाणी दिले आहे.
हो आता ते नाही भेटत काही साधण
बिझनेस आता
त्याला बिझनेस आता फुल्ल पैसे त्याला या तुला दात ना आयडिया आहात की
ह हा हा.
काही विकतात का ना तेथे
कुंभमेळा हो कुंभमेळा
हो मर आता अखी आता ती ब्रेशील किश नाही भेटत ना
हम्म हो मर.
का आता ब आता दातना घासायला अधिक देतात.
हो आता कायई महाग असे रेट.
हो आता दहा रुपयेला दोन पोलाला देण हवा त्या्या.
हम्म हो.
हम्म आता ब्रेशूर रोज घासत म्हण आता दतना घासला हवा.
ह.
तुमे असता दा तो नां.
त्यातून कवरता घासतो मला हमाकड इकडे झाड नाही राहतो.
हो का.
आम्ही आमच्या गावाना आत गेल्या का तेथे राहिला का घासतो.
हो का.
हम्म.
नंद बेसॉरी जतून घातल्या लिंबाचा.
हाती समक जाात पशी राहलय मंदी वगैरे हरी राह तत की.
हो हो रातात ना.
गंगापूर पासेराहालेक धर्मपूर .
समकरलीिटला कोटी नै रात .
हो गे तुम्ही का कहावर गेला मरी.
हा आर टी सी बस
बस वर दे ना ते.
हा असल यात्रा म्हणल्या बस वर गेले कासं. ते करेक्ट गद्दाला जबर म्हणल्या संंतर उतरवते. आता आम्ही कार आटो ल आम्ही आता प्रावेट वेहेिकल्स राहात क ह.
हा.
या एक तीन किलोमीटर तेबे सापा होता तुम्हाला न. बाहेर असो त्याची रिस्क होतला. चालत आहे ना सता तथे वेगरे ऑप्शन नाही राहि ना. हा दोन तीन किलोमीटर ते बेशग होतात प्रायव्हेट व्हेकलसखे.
ह हा.
ओनली आरटीसी बसूल राहतात ना गव्हर्मेंटच्या. त्या लोकच ते बस स्टँड राहते करेक्ट सेंरॉईंट देखून बस स्टँड घालतात ते.
हा हा.
हम्म त्यालागी सध्या बसला जात तू.
हम्म हम त्या ते कोनेर राहतयेत मर जमपना वाग.
हो राहते.
आत्ता कसं लाल होऊन राहते की मारी. आता काही क बरं होतं वास्त.
घरी आघडून राहते काही की.
आता त्याची हा तशीच होत आता.
अ ह. अ दादा.
आणि
हा.
अ त्या राहत त्या होलस ओके आता पणे.
ह.
हम्म आता ते तोक कष्टम जल तीन रोजो
कडे गिडे जातात आणि नेतात ते.
आता रानात भेटत. तर आता घरचून यायला आम्हाला बेटर म्हटल आणि खायला म्हटल आता
खाल नाहीई संचेेत बनून नेवसेना
आता लहान लहानला मारूनू लहानच एक दोन फीट अंगर करावा काड्या
ह संधीत हे अस आन घ्या जात त त्यावर बस भरूनही जाते.
हो अधदीक प्रैवेट बसला बसला रद्धिक नाकडे वेकल त्याही धोरण येत तू हम्म बरी मुश्किल त्या ते
अ जाता आणि राहतो पण आहे. यथानसग मस्त मंदिर रहत.
हो फुल्लपदा बसूल भेटत नाही काही नाही. परेशान मणवते एवढा आहे.
हा
हम्म आम्ही एक साली गेल तरु आमच्या आत्ताचे पैसे कोणा क पाईक करला.
हो तालपात्री वरत म्हनून देनास की.
वरता की खालता
वरतग ग्रीन मॅट इतल यडिया हाककी
हो
ह त्याक्षणच्या वर्त घल ना कलता मामूल का ताटपत्री हवा. चापराला हवा. तिची काडी घालण आता.
बा भांधतात ती टच्याच्याने
टेनथ टिथ काही नाही राहा आहे ओनली वर्तसु सायली.
मले रक्षरा पाक्याची आई मिसळून राहत ना.
हो त्याशी राहणचोय मग त्याथे आता.
हम् तर ते आण काय म्हणलं वॉशरूम जावाला बरी कष्टम नाहीच राहत क किती किती दूर जावा.
ह हा
बर कस्तम ते एक प्रॉब्लेम बेसवल्या बेस राहते पर
हम्म या कितीला काप तरत मारी बकरी एक कुकडे त्या पापाचे
हा
अ हा इसनच्या टायमला त्या हला बेस गिरायक होते नाही की.
इन्कम हो आणि दारू कशी म्हटले त हम्ही हटात गुरगायला कशी विकतो. कोला कोला मतम सेम तशीच
हो की.
हो
ह ह
पर जास्त रेस्ट राहते. वंद रुपर राहत
हो गद्दलपशी दर्शन करून घेतलं आणि सुुगा मंदिर राहत हो काही की नाही की.
हा तोकीस ला आट होते काये
हा ते जात्रा जवा पर आम् मामूल ग वसंत टाईम ला गेले कोणी नाही गमतंग गमत प्रशांतंग
परण देव नाही राहिलाय की
आता द देवतर नाही राहा आता ओनली गद्याला राहत तो जात्रा टाईमलासो देवा येतात समाका सारला का
चिलकाला गुट्ट वरन अंतात
ह अंत त
हे बारत भारी अ
आत्ताही जावां इथलेक जण जात तू
हो जेव्हाची ज त सातवा
हा पर आता तवर तवर तर वगरे राहत ते
हम्म हा
मेस राहते.
करला पोलीस लेवो. पूरा गनल मारत बंदबस्त गमत अंटलात
हो प्रत सार तेची संतात
जानल मारात आणतात ते हे बरच आणला काय की
हे नाही प्रति सार त्याशीस
ह ह हा सर
हा